हॅलो अ नमस्कार बोला काय म्हणता? हॅलो हॅलो. आवाज नाई येतेय का? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हा बोला आता येतोय.
हा काय बोलताय म्हटलं?
हं कसा आहे ताई तुम्हीं?
काय म्हणता?
कशाय म्हटलं तुम्ही?
काय नाय काय नाय आवरलं सगळं बसलो पोरांची स्कू स्कूल मध्ये मिटिंग होती. तिकडे गेलेलो होतो आलो आत्ता इकड़े. दिवस कुठे निघून जातो कळतं पण नाहीं.
एक एक एकच चालूच असतात.
तेच म्हटलं
तुमच तुमचा आवाज अडकतोय काय म्हणताय?
येतो आहे कां?
हा तुमचा आवाज आय अडकतोय थोडंसं.
हॅलो हा आला आला बोला.
तेच म्हटलं आज आमच्याकडे पाऊस झाला भर
हम्म हा आता आमच्याकडे चालूय. आत्ता चालूय आमच्याकडे. बा
तुमचा आवाज नाही येथ मला
हॅलो. हॅलो. हॅलो. हा आला का हो आला मला हा बोला. काय म्हणता अजून.
तेच म्हटलं बघा हा ते म्हटलं. काल आम्ही सिंहगड राजगड प्रतापगड ला जाऊन आलो. म्हणून म्हटलं थोडी माहिती सांगा प का ना आपण ना हा मी सांगते ना आपण बघा इकडे सिटीमध्ये फिरायला जातो बॉम्बेला जातो गोवाला जातो तर तिथ आपण बी चर राहतोय पण आपण जर कधी गडावर गेलो तर आपल्याला हा गड किल्ल्यावर कधी सहसा कोणी चालतंय पण जायला पाहिजे तिथं बघा आपल्याला ती माहिती मिळते पुस्तकात आहे माहिती पण मग आपण एकदम समक्ष बघितलं तर आपल्याला ते बघणं आणि पुस्तकातलं समजून घेणं त्यात खूप मोठा फरक
खूप फरक आहे खूप फरक आहे
आणि आपले राजे महाराजे कसे राहत होते ते पण आपल्याला एक अनुभवायला मिळत आपण विचार करतो तो हा कि गड कस असेल काय असेल पण ते आपण जेव्हा समक्ष बघू तेव्हाच आपल्याला ते समजतं ना
हो आता मी जेव्हा बीएड ला होती त्याच्या आधी मी सहावी का सातवी हवी लावती तेव्हा पण आणि लावती तेव्हा पण आमची डीएड ला असताना गोव्याला ट्रिप गेली होती तेव्हा गडचिल्या किल्ल्यांमध्ये जंजिरा हा डबल पाहिलाय मी रायगड पण नववीत पाहिलाय प्रतापगड पण पाहिलाय बर रायगड तर जाऊ त्या जंजिरा किल्ल्याच तर इतकीस येते की ते आजूबाजूला खार पाणी खार पाणी हॅलो
हा हा बोला ना
असं आहे की आजूबाजूला खारट पाणी आणि मध्ये गोड्या आणि मध्ये मध्ये गोड्यापाडीची विरी किती म्हणजे किती विशेष आहे ते कस असेल बर आपल्याला समुद्राची कधी खोली गाठता येत समुद्र कि खोले हे कोणालाच अजून सांगता आलेला नाही आणि ते विहिरींमध्ये गोड पाणी कुठून कसंय
महाराजांनी शोध लावला ना आपल्या
अ कस कस असेल बरं विशेष आहे तिथे आणि समुद्रांमधून डायरेक्ट बाजारपेठ मध्ये जायला डायरेक्ट रस्ता आहे कुठून समुद्रामधून म्हणजे जंजिरा किल्ल्यामधून तसं याच्यापर्यंत जायला रस्ता आहे भुहेरी मार्ग म्हणजे एवढं विशेष ते डायरेक्ट तिथून ज निघाले ना गडकिल्ल्यामधून तर समुद्रामधून रस्ता होता म्हणे आणि डायरेक्ट म बाजारपेठ मध्ये निघायचा तो रस्ता
तेव्हा सायन्स नव्हतं का काहीच नव्हतं विचार केला तर अं हे कसे आता एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा एवढे चांगले चांगले सिमेंट पार सिमेंटचे काम करून सुद्धा ते अशे भूकंप आला ते आला तेव्हा ते कोसळून जातात आणि गड किल्ल्याना अजून काहीच हरकत नाही ते आपल्यासारख्या ते आपल्यासारख्या सामान्य लोक लोकां तो खराब केला नाही तरर अशा एवढ्या एवढ्या वादळ येतात पाऊस येतात वारे येतात एवढे वी हानी होतात तरी त्या गड किल्याना काहीच होत म्हणजे केवढं विशेष ये ते.
तुमचा आवाज येत नाही ओ हॅलो.
आता येतोय का म्हटल. पालक लोक बघा विद्यार्थ्यांना घेऊन खूप येतात फिरायला अ सिटीमध्ये राहतात त्यांना सिटीतली माहिती प्रत्येकना असते ना पण मग गड किल्ले किंवा गावाकडं जर गेले तर त्यांना ती माहिती ती मिळण्यास आणि हं.
आता हा विचार करा जे पालक शहरातच राहतात. म्हणजे त्यांचा त्यांचे आजोबात तिसरी चौथी पिढी इथेच असेल ह त्या पोरांना खेड्याच काहीही काहीहीच घेणं देणं नसतं तेने का म्हणतो दूध. कुठून येत म्हणे पिशवतून येत म्हणे तशीच गमत हे ना म्हणजे त्या पोरांना काहीच माहिती नसतं त्या पोरांना अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे. ते कधीच म्हणजे नाशिक काय कोणतं शहर सोडून ते मुंबई असो पुणे असो जिथ त्यांचा चौथी न पाचवी पिढी असेल त्या पोर ना काहीच माहत नाही गावाकडे काय चालतं आणि कसं राह. कशे खातात काय खातात त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान थोडं. तेवढंच नाहीतर मी आता आवर्जून माझ्या मुलांना सुट्टया लागल्या तर गावी गावी घेऊन जाते का की त्यांना तेही कळायला पाहिजे कि ते लोक कसे राहतात कसे? आता आण मोकळं वातावरण मोकळ वातावरण खूप महत्त्वाचं नी वर्ष दोन एक एक वर्ष वर्ष त्या स्कूल तेच तेच तेच तेच तेच रुटिंग म पोरसुद्धा बोर होऊन जातात काहीतरी नवीन नवीन करायला मिळतं बाहेर गेल्यानंतर आणि खेड्यात खेड्यात. खेड्यापाड्यांवर विचार करा ना तुम्ही खेड्यात राहण म्हणजे उलट या पोरांना आनंद वाटत जाऊन. आनंद वाटत जायला. तस त्यांना असे बोला ना बोला ना.
गावाकडे बघा ना पाऊस पडला की मुलं पहिल्या पावसाचा आनंद घेतात तस सिटी मध्ये नाही घेऊ शकत. तळे भरले की त्यात उड्या मारणं मित्रांसोबत
काहीही करू शकत गावाकडे म्हणजे विषय नाही आम्ही तर जेव्हा आमचे आत्ता सिमेटचे झाले गावाकडे मोजून थोडेफार बोटावर मोजणे एवढेच घर आहेत. तेव्हा आहे तेव्हा त्या माती त्या स्लॅपचे घर नसायचे. ते मातीचे घर राहायचे वरती स्लॅप नसायचा ते ना पाटयत म्हणायचे त्याला ते रचून लाकड रचून त्याच्यावर माती टाकून मग ते बनवलं जात. जायचं म्हणजे लाकडांच त्यांनी पूर्ण स्लॅप रचलेल जायचं. कडांचा त्याच्यावर माती टाकून आणि त्याला ती खाली माती म्हणतात ती आणावी लागायची आणि पावसाळ्याच्या आमच्या आम्ही जेव्हा लहान होतो. तुन ते आमच्या आजी बाबा अशी आजी बाबा आई पप्पा हे सगळ जण ना आम्ही सगळी मिळून ती माती आणायचो ट्रॅक्टर ट्रॅक्टर दोन दोन ट्रॅक्टर अस गाड्यामध्ये माती आणायचो आणि माझे बाबा आजी मम्मा त्याझ मम्मी सगळेजण पूर्ण रचायची वरती टेरेस वर म्हण छोटे छोटे छोटे छोटे ढिग करून ते पाण्यासाठी रचायचे. पावसाळ्यात हं दर पावसाळ्यात होतो हात. एक थेंब सुद्धा नाही कागद टाकायची गरज पडायची ना काही करायची एक थेंबही पाणी घरात गळायचे
सगळी पूर्वतयाने झालेली असायची नाव प्रत्येक वेळी
एक थेंब सुुद्धा पाणी गळायचं नाही
फ्लॅटमध्ये आणि गावाकडे अ म्हणजे बंगल्यात म्हणा चाळी सारखे घरे होते ते आता कुठे बघायला
हम्म आम्ही मला अजूनही आठवतं आम्ही इतक्या हावशीने करायचो आमचे बाबा असं ढिग ढिग ढिग ढिग असं ढिग करायचे एक एका टोपलीमध्ये तीन तीन चार चार ढिग ठेवायचे असे पसरवायचे नाही माती ढिग ढिग करायचे ते पा मातीचे आणि डीगच्या डीग तेवढं आमचं शंभर फूट घर होत शंभर फुट घरावर सगळं तसं ढिग बीक सारख वाह गोळा करायचे तेव्हा नाही ती अशी ब्राउनिश कलरची माती येते ना चिकट माती ति राहायची टाकदीली पूर्ण आणि तो पूर्ण दोन दिवस पर्यंत तो कार्यक्रम चालायचा आमचाला गच्ची वर वरती आणि तिकडे काही तेव्हा तेव्हाच्या काळात काही वरती झोपायच असल्या आपण झोपायचा प्रश्न कारण स्लॅप गवतात बरोबर मातीवर कोणी झोपायला जायच नाही टेरेस वर तेव्हा नाही पण दहा तेव्हा तेव्हा आम्ही धाबा म्हणायचो त्याला धाबा धाबा म्हणायच धाब्यावर असं म्हणायचं पावसाला का तेव्हा ते वरती अशा खिडक्या करून ठेवायला लायच्या त्या झाकायला जाण्याची काही घाई थंडी व्हायची आम्हाला पाऊस त्याच आधी ते कागद घ्या गोन घ्या ते झाकायला जा असे खेळ राहायचे आमचे आम्हाला अजूनही आठवतो खूप मज्जा केलेली आहे आम्ही आता हे पोरं काहीच करू शकत नाही
हो काहीच माहित नाही त्यांना बरोबर आता तुम्ही नाही का मला पहिले बोल ूपू खूप तिथ पिशवीत तुन त्यांनी शेतीच बघितली नाही त्यांनी गाय बघितली नाही त्या गाईला आपण काय काय करतो ते सुद्धा त्यांना माहित नाही गाय दूध देते हे पण काही सहसा मुलांना
तेच सांगते ना मग ज्यांची चार चार पिढ्या झाल्या आहेत ना शहरात राहुन त्यांच्या पोरांना काहीच माहित मग गाय दूध देते का पिशवीतून दूध देते हे सुद्धा माहिती नाही
बरोबर
सांगताना ते म्हणतात नाही का म्हणे अं कोकणात गेलं का नारळ स्वस्त आहे मिळतं म्हणे तशी तशीच गमंत हो खरंच सांगतात ना कोकणात नारळ पित्ता म्हणून तिथे स्वस्त मिळतील म्हणे आणि तिथे गेल्यावर दोनशे रुपयला नाराळ मिळेल असं पण आहे काही काही गोष्टी
चालेल ताई धन्यवाद छान वाटलं तुमच्यासाठी
मी मेसेज करते मग.